हा म्हटलं त्या माध्यमातून आपण हे जे सण आहे.
हम्
हॅलो आवाज येतो काय मॅडम तुम्हाला आवाज येत. हा तर ही जी सणांची परंपरा आहे ही मला असं वाटते नव्याने पुन्हा सुरू करण्याची कुठेतरी गरज आहे. कारण आपल्या जे सण आहे ते कुठेतरी लुपत होतय असं मला वाटते आणि फक्त ते सण सेलिब्रेट करणे महत्त्वाच नाही तर त्याच्या मागचं जे रिझन आहे सायंटिफिक असेल किंवा निसर्ग नैसर्गिक स्वरूपामध्ये असेल. ते आजकालच्या पिढीला अनु होणं आणि ते आत्मसात करणं फार गरजेचं आहे. तुमला काय वातं
बरोबर नाही अगदी बरोबर आहे आपल्याला म्हणजे हे ज ही जी माहिती आहे ती पण आपण दिली पाहिजे. सेलिब्रेट म्हणजे आपण साजर करतो तर लहान मुलांनाही माहिती दिली पाहिजे की आपण का करतो त्यांना समजायला पाहिजे का करतो ते
हो ना कारण आपण म्हणजे कुठलाही सण असेल तर आपण एक विशिष्ट प्रकारची पूजा करत असतो. जस आता दिवाळी असेल तर आपण धन्वंतरी पूजनापासून त्याची सुरुवात करत असतो मग धनवंतरी कोण आहे हेच आता मुलांना माहित नसते आपण जर धनतेरस च्या दिवशी धन्वंतरी पूजनच जर केलं नाही. तर मग आपण त्याचं महत्त्व त्या मुलांना क-कसं करणार ना. पण आपण तेच घरामध्ये जर धनवंतरी पूजेचा फोटो आणला त्याची पूजा केली आराधना केली. आणि वर्षभरासाठी आम्हाला हन्वंतरी देवता ही कोण अस कोण असते औषधींची देवता असते हे ना. कुठल्याही प्रकारच्या रोगराईन पासून ति आपलं काय करत असते. संरक्षण करत हा संरक्षण करत असत. मग आजकाल लोकांना ते सुद्धा म्हणजे मुलांना म्हणा किंवा नवीन पिढीला हे सुद्धा माहित नाही आहे त्यांना असं वाटते धनतेरस म्हणजे फक्त पैशांची पूजा करणे सोन्या चांदींची पूजा करणे त्याला तर महत्त्व आहेच. असं नाही आहे की ते महत्वाचं नाही आहे. परंतु खरं पूजन हे धन्वंतरी देवतेचं त्या दिवशी करायला पाहिजे असते त्यांची आराधना करायला पाहिजे असते. की आपल्या कुटुंबातील सगळ्यांच स्वास्थ्य जे आहे ते चांगला आम्हाला ह आर-आर म्हणजे वर्षभर सगळ्यांच आता तुम्ही निरोगी आरोग्य आम्हाला प्रदान करावं ब त्यानिमित्ताने वर्षातून एकदा का होईना आपण त्या धन्वंतरी देवतेचं पूजन हे करायलाच हवं आपण केलं तरच ते समोरच्या व्यक्तीला किंवा पुढला समजेल
बरोबरं
ह ना आणि अजून आपण नैवेद्य वगैरे तयार करतो त्या नैवेद्या मागे सुद्धा एक सायंटिफिक रिझन असते जसं आपण आता कोजागुरी पौर्णिमेच बघितलं तसच त्या दिवाळीचं जे फराळ आहे. त्या फराळाच सुद्धा तसच महत्त्व असते कारण थंडी तू वाढलेला असतो आणि तर तसेच पौष्टिक लाडू सुद्धा आपण त्या काळामध्ये बनवून खातो कारण आपल्या शरीरातील जे तापमान आहे ते कमी झालेलं असते. शरीराच तापमान वाढवण्यासाठी त्या त्या काळामध्ये किंवा त्या त्या ऋतूमध्ये हे सण आपण म्हणवत असतो कारण ते जे खाद्यपदार्थ ते आपल्या शरीरामध्ये जायला पाहिजे हा त्याचा हेतू असतो ह ना ज पुरण पोळी असेल आपण दिवाळीला बनवतो कारण की हरभऱ्याची डाळ ही उष्ण डाळींमध्ये अं त्याचं ती मोडण्यात येते. मग तेव्हा आपण पुरणपोळी बनवून खातो आणखी जे काही इतर पदार्थ असतात ते सुद्धा त्या अनुषंगाने बनवलेले जातात. पण आजकाल त्याच महत्त्व का कमी झालेलं आहे असं तुम्हाला वाटतं मॅडम
हेच की त्यांना नाही ना म्हणजे कोणाला तर इतकं हेच नाही राहिलं नॉलेजच नाही माहिती
हो एक एक तर माहतीय का मॅडम की सणं म्हणजे काय? आणि ते कशासाठी सेलिब्रेट करायचं हे माहित नाही आहे. पण दुसरी गोष्ट अशी झालेली आहे. कि आजकाल सहजासहजी सगळ्या वस्तू किंवा सगळे खाद्यपदार्थ उपलब्ध असतात उपलब्ध असतात. पूर्वीच्या काळामध्ये काय असायचं ना दिवाळी हा सगळ्यात मोठा सण असायचा. आणि त्याची वाट सगळेजण आतुरतेने पाहत होते कारण की दिवाळी ह्या सणाची वाटका बघत होते. त्या काळामध्ये भरपूर आपल्याला वेगवेगळे खाद्यपदार्थ खायला मिळायचे नवीन कपडे मिळायचे फटाके फडवायला मिळायचे ह ना. आणि तेच अजून दुसऱ्या गावा जायला मियच मामाच्या गावा जाय मि परंतु आजकाल अस राहि नाही आता जर आपली आज इच्छा झाली उद्या इच्छा झाली की मला रपोळी खायची आहे पुरणपोळी खायची आहे तर आपण लगेच दुस दुस्या दिवशी म्हणून खाऊन घेतो आधीच्या काळामध्ये लोक कसे शेती करायचे शेती ह्या व्यवसायालाच त्याचा उदरनिर्वाह असायचा आणि शेतीतील जे उत्पन्न मिळायचं ते अ म्हणजे अ पैसे जरी जास्त असले तरी त्यांच्या जे हे राहणीमान जे आहे ते कसायच साधारण असायच
साधारण असायचं
त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या अ म्हणजे त्या गरजा खूप मोठ्या नसाायच्या मर्यादितच असायच्या तर आजकाल काय झालेलं आहे पैसे भरपूर अ पैसे कमी आणि गरजा जास्त झालेल्या आहे आपल्या आणि काही ठिकाण इतबलक प्रमाणा प उपलब्ध झालेला आहे त्यामुळे रोजच त्यांच्याकडे दिवाळी असते त्याच्यामुळे दिवाळी अ आहे ना त्याच्यामुळे दिवा हा स्पेशल वास्त काही वाटत नाही आधी कस अं दिवाळी म्हणजे खूप मोठा सण असायचा एका गावावरून दुसऱ्या गावाला जायला मिळायचं आता काय आहे ना काही कारण नसलं तरी पण एकमेकांच्या भेटीला किंवा एक आउट म्हणजे काय लॉंग ड्राईव्ह म्हणून पण जाऊन भेटून येतात लोक
हो, हो शक्य आहे ते म्हणजे इझिली खूप आहे ना आता शक्य होऊन जातं आधी नसायचं तसं
आधी तसं नसायचं लोकांना एक दुसऱ्यांशी संपर्क साधायचा म्हणजे त्या गावी जाऊनच त्या व्यक्तीशी संपर्क साधला जायचा ते आता सगळ्या गोष्टी कशा कशा सहजासहजी उपलब्ध होतात त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्या भारतीय सन संस्कृतीवर पडलेला आहे असं मला वाटते
अगदी बरोबर आहे मॅडम
कती आणखी तुम्ही काय सांगू शकणार मॅडम याविषयी
नाही मॅडम अगदी बरोबर तुम्ही जे बोलला ना ते अगदी मला म्हणजे खूप वाटलं याच्याबद्दल की असं खरंच आहे आपण इतका तसा विचार नाही करत कि असं होत असेल म्हणजे का बरं असं होत असेल की का आता दिवाळीच इतकं महत्त्व नाही राहिलेलं आधीचे लोक किती महत्व द्यायचे ना सहा, सहा महिने वेट करत होते की दिवाळी कधी येते असं पण आता नाही इतका राहिलेलं इतकी हाऊस नाही राहिलेली दिवाळीबद्दल, लहान मुलांमध्ये पण नसते आता आधी तर लहान मुलांमध्ये मोठ्यांमध्ये तर असायचच, असायचं लहान मुलांमध्ये वेगळं असायचं
तेच ना आणि तसच आता गणेशोत्सव ह्या विषयी जरी आपण मत म्हंटलं तर आजकालच्या गणेशोत्सवाचं स्वरूपच काहीतरी बदललेलं आहे गणेशोत्सव हा कसा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला आहे तो का बर सुरू केलेला आहे कि सगळे लोक एकत्रित यावे दहा दिवस- त्या ठिकाणी एकत्र येऊन सगळ्यांनी एकोप्याने राहावे. आणि देवाची पुजा अर्चना पण होईलच- सगळ्या लोकांना एकत्र येता येईल आपलं जे मूळ- समस्या असतील त्या मांडता येतील कोणाला काही मनमोकळं करायचं असेल- असेल तर ते करता येईल परंतु आज त्या उत्सवाचं स्वरूपच काहीतरी बदललेलं आहे
हो मॅडम अगदी बरोबर आता नाही बरोबर वाटत- तेच मला हे असं कारण की आता- कसं झालंय की गणपतीच्या मूर्त्या वगैरे पण- वेगळ्या बनायला लागल्या आहे आधी वेगळ्या- एक आधी बरोबर मातीच्या तर मातीच्या- बनायचे बे हो-
आधी गडम म्हणजे मूर्ती घरी बनवत होती आपल्या शेतात- शेतात त्यांची माती आहे हा- मग ती जी माती आहे त्याच्यातून आकार आता खेळभांडे सुद्धा आधी आपण दिवाळीमध्ये खेळभांडे - खेळायचो ते सुद्धा घरी बनवायचे आता आधी- पूर्वी प्रत्येक घरा-घरामध्ये किल्ला हा बनवला असायचा. मुलं किल्ला बनवायचे आणि लहान मुली घरकुल बनवायचे मातीच- आणि तिथे मग असं आपल्या छोटाश्या मैत्रिणींच्या सोबत आपलं घर घर खेळायचं. तुम्हाला आठत असेल तर नर छान मातीची भांडी खेळायची ते आता ते घरकुल कुठेच दिसत नाही आपल्याला आणि किल्ला तर आणि- किल्ला तर दुर, दुर दिसत नाही तर किल्ला का बर प्रतीक असायचा- कि बा आपले शिवाजी महाराज होते त्यांनी इतके किल्ले बांधले- त्यांनी एवढे मोठे मोठे किल्ले बांधले मग त्यांचं एक प्रतीक म्हणून त्या ठिकाणी आपण त्यांची आठवण- किंवा त्यांची जी परंपरा आहे- ती कुठेतरी जोपासत आहे हे त्याच्यातून साध्य होत ह परंतु आजकाल आपल्याला हे बघायला त नाही तर तुम्ही अजून संक्रांत हा सण असेल ह ना त्या सणाचं सुद्धा असं महत्त्व होतं मॅडम कि पूर्वी काय असायचं महिलांना मूल आणि चूल- बस एवढी तिची सीमा असायची त्याच्या पुढे- तिने कुठे जायचं नाही कोणासोबत बोलायचं नाही, काही नाही. घरामध्ये ज्या महिला असतील त्यांच्याशी संवाद साधायचा- परंतु कुठे समोर जाऊन सावित्रीबाई फुले आल्या त्यांनी शिक्षणाच- कृतीमध्ये बदल केला, लोकमान्य टिळकांनी- हे सण उत्सव साजरे केले करणं सुरू केलं मग कुठे संक्रांतीला सुद्धा मग आपण हळदी कुंकू हा कार्यक्रम ठेवला तो कशासाठी की सगळ्या महिला ज्या आहेत त्या भागातील त्या एकत्रित येतील तिथे थोडंफार आपला संवाद साधतील एकमेकी बद्दल कोणाला खरोखर काही समस्या असेल अडचण असेल तर त्याचं निवारण त्या ठिकाणी केलं जात होतं ह्यासाठी परंतु आजकाल फक्त फॅशन म्हणून आपण ते सडं साजरे करतो असं तुम्हाला नाही वाटत का मॅडम
हो वाटते आजकाल म्हणजे नाहीच राहिलेलं ना इतकं महत्त्व.
हा हो ना. आजकाल म्हणजे प्रत्येक सणांच आपण आधुनिकीकरण केलेलं आहे असं मला वाटत. ट आहे नाही ना. हो हं तेच म्हटलंच अ म्हणजे संक्रांत सण हा सौभाग्याचं लेण. देणारा असतो मग त्या ठिकाणी महिला. हिने काय घेतलं तिने काय घेतलं ह्याच्यावरच चर्चा करत असतात. तिचं म्हणजे गिफ्ट माझ्या माझं माझं वाण तिच्यापेक्षा किती चांगलं आहे हेच. समजून किंवा कोण कोणी कशी साडी नेसली. ली कोणी काय दागिणा घातलेला आहे ह्याच्यावर लक्ष असतेय. परंतु ते सण म्हण. अ सुरू करण्याचं हे कारण नव्हतं मॅडम आधी.
हो त्या पण हे कारण आता बहुतांश स्त्रियांना माहितच नाहीये.
हा मग म्हणून जे अ''--'' अ परंपरागत आपले जे सण आहे. ते तसेच्या तसे हा तुम्ही थोडच्यामध्ये आधुनिककरण करा त्याच्यामध्ये काही मांडणे. मी म्हण नाही दुमत नाही आहे परंतु ज्यासाठी सुरू झा. हे लय हाय त्याचं महत्व टिकवून ठेवं तेवढंच महत्वाचं आहे. असं मला वाटतय नाही की नाही.
हो बरोबर आहे.
हम् आणखी काय सांगू शकता मॅडम तुम्ही.
बरोबर आहे मॅम तुम्ही म्हणजे अ''--'' पण ते असं आहे ना की आता समजा जे स्त्रिया हे करतात ते. हळदी कुंकू वगैरे त्यांनाच त्याचं महत्त्व नाही माहिती. मग ते ते एकीमेकीचच बघून करतात कि तिचं किती वरचड. माझं किती कमी किंवा मग तिचं तिचं इतकं चांगलं आहे तर माझ. अ ब आणखी हच्याे चांगलं पाहिजे म्हणजे त्याच्या तिथे कंपेरिझन जास्त वाढलेलं आहे.
हो हे तर इथे तर झालेलंच आहे मॅडम परंतु गावामध्ये आधी. पोळा ह सण साजरा करायचा तो पोळा ह सण कशासाठी साजरा केला जायचा. की जे बैल आहे ते एवढे वर्षभर आपल्या शेतामध्ये राब राब राबतात मग. त्यांना एक दिवस. आराम. म त्यांचं महत्त्व टिकवण्यासाठी हा सण केला केला जायचा. मग त्या ठिकाणी.